हॅलो हॅलो हॅलो हॅलो हा आवाज नाही येत ये का हॅलो बाय मग आवाज नाही येऊ राहिला हॅलो हॅलो हॅलो हॅलो
हॅलो हॅलो हा आला कॉल हॅलो आता येतोय आवाज... आता आला तुला येतोय का हम्म. ह
ते नाही का अभ्यास लागतो ऐकू याय.
हो बोल बोल ना. हॅलो हॅलो हॅलो हॅलो हॅलो हॅलो हॅलो हॅलो
हॅलो
ओ
तुमचा आवाज नाही येऊ राहिला का? हॅलो तिचं येऊन राहिला पण आवाजच नाही येऊ राहिला. हॅलो हॅलो आता असंच बोलत राहू का मग. तेच ना हॅलो हॅलो आवाज येतोय अमृता ताई फोन कर बर साधा. अमृता ताई कोण अमृता ताई हॅलो
चालू झालं. हम आवाजच यीई तसं सुंडलं का राजेश्वरीचा फोन आलता आलाच नाही आवाज. हम्म
हॅलो
हॅलो
हा बोल आला कावाज?
आता आला.
हा बोल.
बोल काय कर बरी आहे तू कशी आहे?
मस्त मजा येत ते हे नाही का मामाकडे आली का?
हो इकडे आली ना मम्मी मधुराजवळ. काय म्हटलं काय.
हा हा. चांगलं तुल तर म्हटल मी हम्म.
हो मी काल त्या दिवस पासून वाटच पाहून राहिली
हात
म्हटलं आता म ते म्ह पा पा रा आता म्हण महिमा म्ह तुम्ही ते दिवस नाही केलं म्हणे आलेला आहे तुम्हाला पण तुम्ही हे केलंच नाही म्हणे
हम्म हम्म
तेला माकड
हा काय करूत ते केला का स्वयंपाक?
आतापासून थोड करतो.
हम्म.
बघ की.
भाऊ आला का?
हम्म. आला मुंबई कधीच आला मुंबई मला ते सात आठ दिवस राहिला तिकडे
हा.
शाळेत टाकलं तर मग सुधरतेम्हणे शाळेत पन्नास हजार रुपये फीस भरली शाळेची
बापरे वर्षभराची फक्त
हो वर्षभराची
इंग्लिश स्कुल टाकलं असे?
हा इंटरनॅशनल स्कूल आहे म्हणे घरात जवळच आहे म्हणे
हा हा.
आई वडिलाला बसवू देतेत म्हणे शाळा सुटेपर्यंत चांगलं आहे म्हटलं
हो. आता फी जास्त आहे शाळेचे
होय काय पन्नास हजार आपल्याला तर तेवढं ग्रॅज्युएशनलाही नाही लागले
नाही इ ते तर आहेच तेव्हा आ आपल्याला ग्रॅज्युएशन मि लागलं
नाही तर मी तर एवढी शिकली तर मला नाही लागले पन्नास हजार खूप शिक्षण धरलं तर लागले
हा मग एका वर्षाची भरायला पुटली का बर याना
कोणाच मन ना
हम्म.
इकडंच काढणार इकडे टाकणार इकडे भरा अजून तीस चाळीस हजार
हो.
थोड्या पैसात गाडी होती चांगली नवीन टू व्हीलर
तेच ना
हम्म् हम्
इकडं घरी शिकवलं असतात पुरलं असतना
मग काय तर
हम्म.
हम्म.
काही नाही आज लोणच घातलं
हो का अस कस केरालात कस केलं मोबाईल मध्ये प मध्ये पाऊन केला
नाही ग लोनच येतच मला
हो का
दरवर्षीच घालतो
बाया घालून घेतात मजूर लोनचे हम्म.
हम्म.
हेणे तिथ गेली आलेच नाही का
नाही ते नाही आले अजून ते रात्री येतात
ह्यला आत मग अनिवर्सरी दिवशी
म नाही हो अनिव्हर्सरी नाही केली मैत्रिणी आल्या होत्या काल त्यांनी केक आणला हम्म केक आणला त्यांनी केली त्यामुळे ह दुपारीच आल्या ते नसतात ना रात्री नसतात मग त्यानले थांबून होलं आल्या मग
हो का
हम्म
ब मुतते आमष अऍडमिशन केली सांग
हो अ साक्षीच्या ऍडमिशन मला पन्नास हजार नि लागले हह ह
हम
हो
हम्म
खवा मग ते हे कसं असते आता एखाद्याचे पैसे द्याय लागल
हो
अ
आं
अ‍ॅडव्हान्स दिला होता ना पंधराशे रुपये गावाला गेला तीन चार रविवारी त्या म्हे दिवस काटत लागत असेल ना
हो काटून घ्या ना मग हो काटून घ्या किती दिवस म्हणजे लिहून ठेवायचे किती दिवस नव्हता डब्बा त्या हिशोबाला
पाच दिवस नव्हता आण मणजातले तीन ड्राइव्ह
हा हा मग ते धरायचे न दिवस अ लिहून ठेवायच लक्षात नाही राहिले तर लिहून ठेवायच. रेखाताईला सांगून द्यायचं आम्ही कापू म्हणून हे.
काही म्हटलं नाही गेलंय का तुला विचार राय ले आता आम्हाला काय माहित नाही होय.
हम ते खातात मनाची म्हणा आमी का तेच म्हटल मग हम
सगळं द्याय लागतंय म्हणाव तस द्याय लागतंय खाल्लंही नाही तर
हम ह.
काय आता म्हटलं विचारून न्याव म्हटल त्याला काय म्हणत ते.
तिला काय माहित नाही तिने काय डब्बे केले नाही कधी
नाही त
मला नाही तूसं म्हणजो मग मा ते नाव घेतल्यापेक्षा तूच
नाही तर आवार
तूच म्हणजो म्हला नाही म्हणा ते ताटतच असतात म्हला डबब्याचे मता तूमान जमा
बाय
रेखा ताईला म्हण जोना अशी
हाठ नाही तुला चाल की चालं तर म्हणल तू बा कसाला हम् म्हणून ना आपण चांगले. हा मग बसल मग डोक दुखून राहील होत त्या दिवशी का गेलास?
खूप डोकं दुखून राहिल होतं आज पण डोकं दुखून राहिलं पण ते गोळ्या चालू आहेना मायग्रेन पत्राच आहे ना हम्म. काहीच इच्छा नव्हती बोलायची मी बोलतच नाही म असं झालं की ते लईच ठस ठस करते डोकं.
का म्हणतो कस लोणच.
लोणचं, लोणचं अता इथं कैर्‍या-कैर्‍याच आपलं आता क रेसिपी सांगू काय तुला. हम्म. काय नाय आपलं तेल गरम करायचं तेल खूप कडकड करायच थंड-बिंड चालत नाही. असं गरम वाफा निघोस्तोवर असं गरम करायचं आणि मग थोडस कोमट झा झालं की त्यात चटणी, हळद मोहरी अ मेथ्या असं टाकायचं अ लोणचे मसाला सगळं आणि मस्त असं म्हणजे कोमट झाल्यावर आणि थंड गार होऊ द्यायचं ते मसाले.
थंडगार झालं म्हणजे सकाळी पाय मी ना मी अ दहा वाजता तेल गरम केलं. तर आता सकाळी म्हणजे दुपारी थंडगार सगळं झाल्यावर चार वाजता टाकलं म. लोणच हम् थंड झाल्यावर. टिकते ते लोणचं मंग किती दिवस खराब नाही होत.
ह् आता लागत्याता मसाला
हम्म. हो मीठ टाकावं लागेल ना मीठ तर टाकावच लागते. मीठ टाकाय लागतं गुळ टाकाय लागते हम्म
मोर
मोरीचे दाळ असती